हॅलो
काय करायला?
काय करताय, आवरलं का?
हम् नावरलं तुमचं?
चाललंय आवरलंय तस सगळं, जेवण वगैरे झालंय.
हम्
गी झोपल्या, आता पुर्गीला झोपवलं. आता बसायचं निवांत, थोड्या वेळ मोबाईल बघायचा म्हणलं आणि मग झोपायचं.
हम् हं पोरं काय करायला लागलेत?
आहे दोघं पण जागेयेत, पोरगी पण जागी, पडली आत्ता लागली रडायला गप झाली मला कळायचं बंद झालं, हे नी पण नव्हते घरात.
म्हणलं आता मरत मरत्या म्हणलं मार खायला लागती म्हणलं मला.
का काय झालं?
हात सोडून चालायला बघायला गेले ना आता लागले ना आता.
हा हा
हात सोडला आणि बेडवर असं वन साईड डोक आपटलं, लागली जोर जोरात रोडायला गप पच झाली.
पूर्ण चेहरा आसा निळा पडला होता, एवढी गप्प झाली.
अग बाई, झालं रडली का मग?
रडली की परत बाहेर घेऊन गेलो म्हणजे आधी पण तसाच रडायचा आणि रिषभ आभी एवढा नाही रडला खरं रिषभ तसा रडायचा. मग आम्ही तो तसाच हा मग आम्ही तो तसा सारख रडायचा म्हणून की नाही दवाखान्यात घेऊन गेलेलो त्याला.
हम्म
मग डॉक्टरांनी काय सांगितलेलं तस रडायला लागेल घाबरायचं नाही
हम्म
फक्त एका पोझिशन मध्ये धरायच आणि करंगळीोर जोरात दाबायची
हम् हम हम्.
मग ती करंगडी दाबली ना जोरात मग त्यांना श्वास अस म्हटलेले मग ते माहिती आहे त्यामुळे काय टेन्शन नाही. मग तिला शिस्तात असं अलगद उचलून बाहेर घेऊन गेलो करंगळी दाबली जोरात मग रडायला लागली
हम् हम् हम् हम.
म्हणले दोन मिनिटाच्या ह्याच्यासाठी डोक्याला ताप कायतर
जरा बाळा आजूबाजूला काय नसेल तिथंच चालवायला शिकवायचं मग
अहो तिझं ती उठून चालत होती मी कुठं चालवायला चाल म्हणलं तर चालत नाही. आणि आत्ता झोपवलेली तो झोपलेली अंगावर घेऊन आणि पोरांचा जरा दंगा ऐकून उठून बसली आणि घेतलं अ बेड ला धरलं धरलं आणि बेड सोडला आणि लागली चालायला मग पाय एकदम उचलून पडला नाही पुढं हथरुणात अडकला पडली बेडवर
हम्म छान.
आता तिजं ती बेडवर चढत्या तिजं ती उतरत्या दुपारी पण सकाळी पण मी भांडी घासत होत आणि झोपून गेलेलो तिला तिचं ती उठून ून येऊन बाहेर खेळत बसलेली आणि परत माझं एकदम लक्ष गेलंवर मागं मग बघते तर लाडू होती.
हा हा हा, ठेव की बाळा साहेबनं कशाला खेळायला लागल हा खेळ दरवाजा बंद करून खेळ
दमवत नाही सोडा तशी खरं असं पडली भिडली तर ब्या वाटते लगेच गप्पू त्या आणि आता हेनी म्हणजे कोण पण घरातलं जर असं मोठ्याने ओरडून बोललो ना असं ल भारी होट काढून रडत्या
मगाशी काय झालं हा दूध घेऊन आलो काय आम्ही मग दूध घेऊन आल म्हणले पॅकिंग करूया दूध द्यायला बरं पडते मग म्हणलं चला करूया म्हणलं पॅकिंग करायला बादली मग किचन कटआउट ठेवतोय ना आणल्या आणल्या आणि पॅकिंग करायच टाईमला खाली येतोय पोरांनी सांडलं बीडल तर काय करायचं
हा हा हां
मग खाली घेतली बादली आणि बादलीच हात घालला लागल्या दुधाच्या
हम
हे ओरडले म्हणले माग सरक म्हणल असं खाली मान घटली बघा पिली कशी खाली मांगाल म्हणून असं फुगून बसते का नाही तशी खाली मान गाठली आणि होट जी काढून रडली म्हणताले भारी रडली.
हह काय आणि? कधी येणार आहे मग तुम्ही इकडं?
बघूया की आता कधी वेळ भेटतोय ह्यांना म्हणलंय एकदा जाऊन येऊया.
उद्घाटन मला विचारलं सकाळी ह्यांना तर ह्यानीं म्हणत्यात अजून काय काय काय काय उभं करायचंय म्हणलं पत्र कधी मारणार आहे? तर अजून काय उभं करायचंय म्हंटले‌.
आणि ना आत आतमध्ये ना चौकोन असं बॉक्स करून घ्यायला लावा मोठ मोठमोठं.
बॉक्स नाही अँगलच नाही करणार ते त्यांनी कप्पेच करणार आहेत.
अ कप्पे करून फायदा नाही वहिनी ऐक मी सांगते अस चौक चौक बॅक बॉक्स करायच त्याच्या एकात कापड तर कापडच. एकात ती लायटिंग तर लायटिंगच एकात वायरी तर वायरीच अस चौकून चौकून बॉक्स केलं क नाही बरं पडलं.
बघुया त्यांच्या त्यांच्या हिशोबाने आपण काय सांगितल्यावर ऐकतात का माहित आहे नाही.
होय ती तर आहे सोडा ऐकत नाही काय.
हम तेच म्हटलं आता ते पण गेलते ते हम्म. हम्म तेच आता ते पण गेलं ते मंडळाची मीटिंग आहे गणपतीच्या. म्हटलं आता बसून ते ओरडा ओरडायला लागलं. मंडळाचे माहिती आहे का ना आता लवकर सगळं असत मीटिंग.
हम्म.
म्हणून गेल्यात.
झालं आता इकड तिकड महिनाभर गणपती पण आले.
नाही दोन महिने अजून.
कुठला ऑगस्टच की आता जुलै आहे पुढचा ऑगस्ट एकच महिना कि सप्टेंबर मध्ये तर च सातलाच काही तर गणपती बसतात ती काय साबण विकाय लागलीया काय?
साबण घेत इथल्या बाजाराता न साबण आणल्यात हम्म साबण साबण चालू हाय. म- एकोणीस तारखेला हाय. किती रुपयाला एक.
हम हम.
दोन ला दोन रुपये ला.
दोन रुपयाला परवडतय की मग आम्हाला येऊ काय न्यायला?
परवडायच का तिथून इकडे यायला साबण न्यायला. काय बघा तेच तेच खेळतया‌. भांडी घासायचा नाही तो आंघोळीच साबण हाय. हम्म. पिलू काय म्हणायला शिकलाय माहितय का तुम्हाला हे पिल्लू इकडे ये. जानेवारी, फेब्रुवारी म्हणून दाखव एकदा एकदा एकदा जानेवारी मार्च, एप्रिल
असं सांगितलंवर कोण पण म्हणलं की.
नोव्हेंबर ऐकलं का? हॅलो ऐकल का?
हा एक, दोन, तीन, चार, पाच
ह एक दोन तीन चार पाच नाही जानेवारी, फेब्रुवारी म्हटली
जानेवारी ते फेब्रुवारी म्हणून झाल्यावर म्हणली की एक दोन तीन चार पाच
हा मला नको, काढू आंघोळ करताना काढायच ठेव तिकडं हम्म मग काय म्हणताय आणि पोरांचा अभ्यास कसा चालू हाय?
हय चालूय आता अभिला गाईडस आणायची म्हणा लागल्यात बघूया आता काय करत्यात
गाईड्स आणलं की काय करतात माहतीय का दिदी पोरं शिक म्हणजे काय करत्यात आता गाईड आहे आपल्याकडं हा काय टेन्शन नाही मग गाईड मधले उतरून हिकडं लिहित्यात तसं का गाईड आणू नका, त्यांच त्याचा त्याच त्याला का नाही व्यवस्थित शोधून ल्यायची सवय लागू दे गायड आणलं की पोरं. अजिबात अभ्यास करत नाहीत इकडं ना तिकडं उतरवायचं नुसतं काम करत्यात
तो मोबाईल वर बघूनच करतोय हो समज इंग्लिश त्याला अवघड जाते म्हटलं नाही होय जरा इंग्लिशच समजत नाही त्याला
तुम्हाला काय सांगितलं तुम्हाला येत नसल तर मला फोन करा तर त्याला गाईडची त्यां सवय लाऊ नका एकदा का गाईडची सवय लागली की जेवढ इंग्लिश येतंय तेवढं पण तो विसरून जाईल. त्याला वेडच वेड लागला पाहिजे कि शोधून लिहिण्याच वेड लागला पाहिजे मग आयत त्याला जर रोज रोज भेटायला आला ना मग त तसच करणार मग काय करा माहिती काय जरी तु गाईड आणला की नाही, घे तुझ तुझ पहिले सोडव तुझं तुझं पहिलं सोडंव तुला नाही आलं तर मी सांगतो म्हणायचं. माझं मी गाईडमध्ये बघून सांगतो असं म्हणायचं खर तुझं तुझ तू प्रयत्न कर पहिलं म्हणायचं
हा मगाशी काय मजा झाली माहितीये का? चहाच्या पावडरच्या पुड्यावर का नाही यम आय एल आय लिहिलं होतं म्हणजे काय झालं?
एम आय एल आय माईल.
हा हा माईल. अ म मला पण एकदम असं पटकन तोंडात आलं नाही हो की काय म्हणायचं म्हणजे मी माझं मिनिंग काय झालं मी ला असवते.
हा हा हा...
ते मायल होत होत मग ह्याच्यात आमच कन्फ्युजन झाला मग म्हंटलं ते नाही का एक एक व्हिडिओ इंस्टाला व्हिडिओ असतात बघा त्याच्यात ते असत अ स्पेलिंग सगळं वाचतोय आणि श्रीखंड असं म्हणतोय
हा हा हा..
माझ ती डोसक्यात आलं म्हणताना नाबल काय म्हणलं माहित का यम आयएलआय चहा पावडर हसून हसून पोटात दुखायला लागलं लय हसलो मगाशी
ते हेज एक आलंय की बिस्किटच्या पुड्याचं पार्लेजीचं पीएआरएलईजी म्हणजे काय बिस्किटचापूडा.
हा तस.
हहम.. बिचारे
आज वैरण कातरलेली नव्हती
हम्म.
हाआ.
कुठली पण अक्षर असली की न्हाई त्याच्यावर गिरवत बस्ते व्यवस्थित. त्याच्याने तिचा हात तर मुव्हमेंट होते्या ना हाताची त्यामुळे लीकते लीक लिहायला लवकर शिकत्या बघा ती.
मी तुम्हाला बोललो काहो स्वराला स्टार मिळालेलं?.
हं सांगितलं की काल.
अं आता ओ तिला साडी कसली भारी त्यान्ला म्हायती का आज बेबीपिंक कलरची साडिए? बेबीपिंक नाय राणी रात मधेय मस्त साडीय. पिलीचं वाज फोटो काढलं नावं तुम्ही?. उद्या आसाडी एकादशीचा कार्यक्रम न्हाई का त्यांचं साळेत.
रेडीमेट आणल्या काय?
हा, रेडीमेल्ट. ते असं वर, वर, वर, वर चुन्या करुन, असं वन साईट असं नसत्यात का?
हा, हा, हा.
तशी आणलं, ये थंडी वाजालीया बाळा गार वल येवं पाऊस तर कायेत पडला तर पडतोय न्हाय त न्हाय पावसानं तर याडच लावलंय नुसता. आता दोन दिवस झाले, सकाळी जरास प्रिये दिसल्यावर म्हणल, आयला आज हॅलो, सकाळी जरा सूर्य दिसल्या म्हटलं सूर्यदेवानी दर्शन दिलं. खरं परत आणि ऊन अ.. पडलं.
बरं बर एक मिनिटं थांबा फोन करतो. लगेच तुम्हाला रिटर्न फोन करतो थांबा लगेच,
हा.